हा येतोय न आवाज.
हो हो, येतोय आवाज येतोय.
ह, कंटिन्यू करूया आपण तेच.
हो हो, कंटिन्यू कर. ते लेकरांच्या मनात एकदा गैरसमज झाले ना, तर लेकरं पुढं म्हणजे शिकण्याचं म्हणजे खूप वाईट गोष्टी वर जास्त त फोकस करता. की नाही आपण जर चांगलं मार्गानी जाऊन जर नाही करू शकते. तर चला मग वाईटच मार्ग चांगला. अशी परिस्थिती होऊन म्हणजे चांगले लेकरं पण वाईट वर्णाला खूप ब चाललेले आहेत. संध्या संध्याची परिस्थिती की, माझ्या मम्मी पप्पाकड नाही आहे ना, पैसे फिस भरण्यास टी मग काय फायदा आहे. शाळा शिकून काय फायदा आहे कोणाचं चांगलं करून असं
जे टॅलेंट असून सुद्धा त्यांच्या मनात तशी एक प्रकारची भावना होते. की बाबा माझ्याच्यानी काही होऊ शकत नाही. माझ्यासाठी पैसे खर्च करू शकत नाही.
हो.
स त्यांच्यात गैरसमज मनात होऊन मग ते काहीतरी एकमेकांब मित्रा मित्रांमध्ये चर्चा होणार. मग अस कसं सगळ्याच काही हे नसतात की, याच चांगलं व्हावं म्हणून काहीतरी निेगे टिव्ह बोलून, आणखी त्यांच्या डोक्यात निगेटिव्हीटी होत.
होतेच होते. कारण की, एक गोष्ट आता पण साधी गोष्ट आहे की, आय पी एल चालू हो राहतं. आय पी एल चालू असताना त्या ची म्हणजे आवड निर्माण असती. खूप म्हणजे मोठे माणसं पण त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतात. आय पी एल मध्ये
हा, हो.
ते काय करता की, इकडं अ घरात खायला नाहीये. तरी पण तिथं काय करता. ते ला पैसे लावता. काहीतरी म्हणता त्याला पण ते पै ते लावणार. अन त्या गोष्टीमध्ये काय होणार. पैसे म्हणजे येता कमी आणि त्याच्या डबल जाता हे त्यांच्या लक्षातच येत नाही. येतच नाही. मग त्याच्या हम्,
हा,
तेग त्याच्यामुळे ते वाईट म्हणजे नाही माझे एवढे गेले. बाप रे आता बंद करा असं नाही. नाही नाही, अजून थोडंस बघूया खेळून पुढं मग जिंकलं. अरे नाही नाही मी जिंकू शकतोय. मग खेळ खेळा खेळा खेळा अशा पण गोष्टींमध्ये वाईट मार्गावर चाललेले खूप लेकर आहेत. यामध्ये अ तन म्हणजे आणि असं पण आहे बरं, आपण आपल्या लेकरांवर बर्डन पण नाही घालायला पाहिजे. की तू हे नको करू, तू ते नको करू, म्हणून पण कारण की, तो जर आहे की चला त्याला आवडतं क्रिकेट खेळायला. तर हो बिंदास्त खेळ तू क्रिकेट पण तू अभ्यास पण कर. मला तू इकडं पण पाहिजे आणि इकडं पण पाहिजे हे सांगा त्याला. म्हणजे तो एकदम योग्य दिशेने जाईल, नाहीतर मग तुम्ही राईट हँड, न त्याला पळवतायं तर तो राईट नाही पडणार तो त्याला जबरदस्ती मिल तो लेफ्ट नच पळायचा विचार कर.
कारण कसं आहे शिक्षण, तर महत्त्वाचं आहे तुम्ही कुठलंही क्षेत्र, निवडा. त्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज लागली तरी पण एज्युकेशन, हे मह तो तसं आहे म्हणजे तुम्ही कोण? त्या ही फिल्ड मध्ये जा क्रिकेट मध्ये जा फुटबॉल, हॉलीबॉल, कोणतेही खेळाच्या ह्याच्यामध्ये जरी गेलं तरी एज्युकेशन, हे मह महत्वाचं आहे.
हो.
त्याला पर्याय कोणताचं नाहीये.
पर्याय नाही एज्युकेशन असेल तरच बाकी गोष्टी
तरचं होऊ शकतात त्या. मुळं कसं आहे त्याचा कल कुठं आहे ते ओळखून आपल्याला. त्यांच्याशी बोलणं हा. त्या शी एक प्रकारचं ते बॉन्डिंग झालं पाहिजे मुलांना- मुलांनी पण आपल्याशी ते एवढ्या. यांनी बोललं पाहिजे की बाबा मला याच्यात इंटरेस्ट आहे. पण मी हे पण करणारे - हे पण करणारे असं बॅलन्सिंग करून कुठं गेलं पाहिजे.
मग त्यासाठी आधी आई वडिलांनी त्यांना तसं अ हे करायला हा म्हणजे त्याला नाही बा हे आवडतयं ना मग त्याला त्याच पद्धत नाही - नाही तू नाही खेळायचं क्रिकेट. तू अभ्यासचं करायचा असं नाही हो तू खेळ, क्रिकेट पण खेळ. पण मग तुझा हा पण अभ्यास कमप्लीट कर.
चालू राहते हो म्हणजे सगळीकडून, सगळ्या गोष्टी देण गरजेचं आहे पण कोणत्या गोष्टीमध्ये, जास्त इन्वॉल्व होतोयं. आणि कोणत्या गोष्टी हे जे. हा ते आपल्याला, पण खूप म्हणजे, आपलं पण एक जबाब तरी आई वडील म्हणून कि आपल्याला त्यांच्यावर खूप असं लक्ष देणं गरजेचं कि आपला मुलगा कुठे वाहत, जात नाहीये ना कुणाच्या, बोलण्यात हे होत नाहीये ना. या गोष्टी पण खूप आहेत की जेणेकरून त्यांचं मन असं विचलित, होता कामा नाही.
कारण की आता आजकाल, आपण काय म्हणत? तो मुलीन इथं नाही जायला पाहिजे मुलीन तिथं नाही जायला आता बरेच जणांच्या. सध्या, विचार तर बदललेले. तरी अजून बरेच, अशा आहेत की मुलीन हे नाही केलं पाहिजे मुलीन ते नाही केलं पाहिजे. पण तुम्ही मुलाला, पण तेचं सांगा. कि तू इतर चांगल्या मुलांची संगत र चांगले मित्र, कर एक दोन मित्र, करशील. पण ते पण चांगले कर कारण कि तुझी संस्कृती काय आहे तू काय करतोयं. पुढं भविष्य काय आहे तुझं? ह्या गोष्टी त्याला एक फ्रेंडली, समजून सांगित ना त्या मुलांना पण समजलं आणि त्या जे की ह्या जगामध्ये सध्या, चालू झालेलं वातावरण आहे. हि अ हा मुलगा या मुलीशी लग्न करून निघून गेला घरच्यांना नाही सांभाळला, असं झालं तर पण तुम्ही पण तसं राहायला शिका घरी कि. ही माझी सासू आहे, मग काही झाल तर त्या तर वाईट कर. होणार नाही आप - आपल्याला सांगणार की तू हे काम कर बाई म्हणून हि अस करती तसं करती का बरं म्हणता? आपण व्यवस्थित नाही करत म्हणून ते बोलता मग ते आपण समजून घेत टलं पाहिजे नाही मी करल. त्यांना उलटे आपण उत्तर दिलं ना आपले लेकर ते अनुकरण करायला लाग ले आणि हम्म आणि आधीचा जमाना काय होता कि लेक अ सासू न म्हणा किंवा सासऱ्यानं, मोठ्या दिरानं, कोणी पण काही सांगितलं तर गपचुप ऐकायचं आणि ते तस फॉलो करायचं पण आता ते फॉलो होत तचं नाहीये. नाही यांनी सांगायला का हे काय लय शहाने आहे का आपण हे वा करतोय. मग लेकरच तेच शिकतय तू काय लय शहानी आहे का तूच आईला बोलली ना अशी मग हेच तर आपण म्हणजे संस्कार देत नाही आपण. हो आपण जेवढं चांगलं राहील, आपण जेवढं पुढच्याला मान सन्मान देईल आपली लेकर ते शिकतील.
तेवढा मान सन्मान आपल्याकडे येईल आणि आपण जस हे करू तस ते बघून बघूनच मोठे होणार आहेत आणि अ आत्तापर्यंत आपण हम्म. मुलं अनुकरण जास्त करायला लागलेत आणि पहिले कस सांगायची गरज नव्ह त्यांना बघितल तर कळत होत पण आत्ताच्या मुलांचे माइंड एवढे शार्प आहेत कि त्यांना प्रत्येक गोष्ट असं थोडी क्लिअर करूनच सांगणं गरजेचं असत. तर त्यांना ते कळत नाही की याच्यात आपल्याला पुढं फायदा आहे की त्याच्यात तोटा आहे हे त्यांना कळत नाहीये. काही गोष्टी मध्ये अ पटकन अट्रॅक्ट होतात ते की अ जेणेकरून एक एखादा चल इकडे जायचंय जाऊ दे एखादं लेक्चर बुडलं, एखादा क्लास बुडला काही फरक पडत नाही आता काही मुलांची मानसिकता वेगळी झालेली आहे पण घरातून त्यांना सगळं असं व्यवस्थित सांगणं गरजेचं आहे की नाही बाबा तुझं एक जरी लेक्चर बुडलं किंवा एक जरी मिस झालं काही कोणती गोष्ट तर ती तूझ्या पुढं लाईफ मध्ये तिचा किती तोटा होणार आहे.
हे आपण जोपर्यंत नाही सांगणार ना, तोपर्यंत त्यांना नाही समजणार.
हा. आणि पहिल्या मुलांना कसं आई वडील कष्ट करत होते त्याची जाणीव होत होती. आत्ताच्या कस सगळ्यांना ती जाणीव होत नाही काही गोष्टी त्यांना जरी झाली तरी बाहेरच्या जगात गेल्यानंतर त्यांच आजूबाजूच वा वातावरण बघून त्यांना त्या गोष्टी लक्षात येत नाहीत.
लक्षात येत नाहीत कारण की आजूबाजूला जास्त आता काय झालंय म मी गाडी घेतली माझं वय किती का राह ना मग मी पंधरा वर्षाची का राह ना आण मी बारा वर्षाचीच का रहा ना मी गाडी चालवतेय ना म्हणजे माझी मैत्रीण काय म्हणार मग घरी जाऊन नाही माझ्या मैत्रीणीकडं गाडी आहे. तिची आई गाडी दिली, तिची आई मोबाईल दि ली मग तू पण दे. पण मग प्रत्येक आईन हे सांगायला पाहिजे लेकराला बाई तू थांब अजून तुझं वय नाहीये हे गोष्टींसाठी तू हा आणि तू जर मोबाईल हाताळते तर ह्या ह्या गोष्टी नको करू. ह्या गोष्टींमधून काय तोटा होऊ शकतो यातून काय निष्पन्न होणार आहे. या गोष्टी जोपर्यंत आपण स्पष्टपणे लेकरांना नाही समजवणार आजकालच्या ते समजणारच नाहीत.
ते समजणार नाही कारण त्यांना अशी घाई लागलेली आहे प्रत्येक गोष्ट मला आताच्या आता शिकायचे मला आताच्या आता पाहिजे कारण कस त्यांची जनरेशन त्या लेवलला झाली भले आपण घरात त्यांना किती जरी सांगण्याचा प्रयत्न केला. तर बाहेर गेल्यानंतर ते वेगवेगळ ऐकून येतात त्यांच्या डोक्यात ते बसलेलं असतं की बाहेरची सगळं हे करतात आपल्या घरात असे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आपल्या घरात असे बंधन आहेत मग ते बंधन ते हे करायला लागतात की नाही बाबा त्यांना हे तर आपल्याला पण असच पाहिजे. प ते सांगून सांगून त्यांना समजत नाही काही गोष्टी. मग ज्या वेळेस एखादा अनुभव येतो की त्याच्यातून त्यांचा तोटा होत. तो काहीतरी अ म्हणजे नुकसान हा
म्हणून मग आपण देताना पण विचार करायच लहान असुद्यात. तेलबा आपलं लेकरु किंवा मोठ पण त्याला एकच सांगायचं की बा तु तूज वय काय आहे? आणि सगळे करतात म्हणून ती गोष्ट नाही करायची आपल्याला आपल्याला जे चांग ल आहे ते आपल्याला घ्यायच आहे आणि वाईट जे आहे. प्रत्येक व्यक्ती वाईट असतो अस इथले काहीच बाब नसते त्याचे चांगले पण
आहेत. हॅलो हॅलो हॅलो ह हॅलो